हॅलो!
हॅलो! आला आला..
हाव का?
हा. बोला आता.
झालं का? झालं का दूध काढणं?
झालं बाई.
हाव का?
हा..
हम्म..
घरीच होते का आज?
मग झोपेल नाही कुणी?
गेले तुमचे मम्मी पप्पा?
हव गेले हो सकाळीच गेले दहा साडे दहा वाजलेच जायला त्याला.
बाई मग आज इनस नाही झाल मी लय गबळ काढलं होत आज.
हा का?
हरभऱ्याची डाळ निवडली उफणली परत अजून भरडली जुन्या डाळी वाळू घातल्या त्या उफनल्या.
बाई बाई बाई बाई बया काम करू राहिले हा मी गोधड्या जाऊ गरम करू राहिले
हा ना ओ पण काही फाय काही फायदा नाही झाला ना महा
कसं काय?
सुतूक पडलं मग भांडी कुंडे घासले घर धुतलं काय फायदा झाला.
काय नाही फिर मारून द्या आता
चालन का?
हा
बरं होईल मग बाई थोडा राडा आहे का तेव डब्यात एक दिवस जातो
अं, ह
हम्म,
गोमतीर मारून द्या गोमतीर.
तेचं करीन बाई मग आता काय करू.
आता का सगळ्या बाया थोडी घासणार आहे.
नाही व्हा माई.
मला तर हिम्मतच नाही ते डबे डुबे.
हाव ना, नाही ईकुणी तिकून घासले ते असं होऊन गेलं. होव का. बरं बरं. बय आत्ता आले बा काही नाही म्हणल्या हो त्या बिचाऱ्या.
हम्म,
काही नाही म्हणल्या त्या.
काय नाही म्हणल्या.
अं हं
होव का कितीक झाला म्हणे?
तीन आऱ्या लावल्या फक्त तिघीन. आ. डयरेक्ट.
तीन आऱ्या किती तुमच्या?
आमच्या वरचा सोळा आऱ्या आहे.
वरच्या सोळा आऱ्या आहे का?
हा.
आनं खालच्या?
खालच्या बारा का काहीतरी आहे.
तीन आऱ्या एका रोजात.
हा नाही खालच्या पंध, खालच्या पां पंधरा आहे वरच्या सोळा आहे एक आरी तर कमी आहे फक्त.
हा का मंग तीन एक दिवस. अ वरचे वरचे किती म्हणले तुम्ही? सोळा तीन तीन दोनी सहा तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा.
हां.
किती दिवस जाईन ते?
त्यांना वरचाच चालला पाच दिवस.
हा
हा.
बाई लेस्ता मच झाला तून
वैरानला उरक्याण्यास नाही सोगाला. सोगाला उरक्या नाही त्यांनला
आळू -माळू कसंच कसं पडेल ना ते.
त्यांना पाणी भरू नका म्हणलं होतं, त्यांना ऐकलं नाही.
हम्.
पाण्यामुंळं पडला तो सारा.
झाकण ठेवणा ते, पाणी पाऊ तुम्ही खाली उतराला त्याला जरासक घाम फुटु द्या मग पुन्हा ठेवा, त्याच्यात ज शेगडया फुलीण्याचच जळतं ते झाकण ठेवा तुम्ही अगोदर त्याच्यावर, ठेवा झाकण. भाजी केली आत्त्या नं.
काय भाजी केली?
चिबुर आणला तुमच्या लेकानं.
हाव का? बर ये बाई.
मंग ते सेगडी फुल राहती ना
हा बाई शेगड्या, शेगड्या लैय फुलं ये आता, एक- पाच मिनिटात बि ला स्वयंपाक होऊन जातो लगी.
हा आत्ता ले मी आता चिरून चाळुन दिलं त आत्त्या नं परतलं. अजून पोळ्या करायच्या पडल्या बाया.
हा आता नाही सांगेल ये नावो पाणी
काणू पानं लागल ना मला फोनला पानं लागल, पाणी हाये का नाही हाये सांगेल. कारण की मला गहू वाळू घालायचा आहे ना.
हा ना आता मला काही गरज नाही ना म वाळू घालायची?
तुम्हाला काय गरज ये आता ते सोंगूसं तर अन् तेन गंज वाळतो ना तो.
हा,
वाळु घि, त्याला काही नही वाळू घालायच डायरेट मशीनना काढा का कोठीत भरायच डायरेक्ट.
हा तसंच करेन आता.
मााती येवु राहिलि का म्हणे?
नही माती नहि येवु राहिली.
नाही
नाही ते म्हणा इतक्या छान सोखु राहिल्या म्हणे त्या बाया, पण म एका दिवसात तीन आऱ्या होऊ राहिल्या म्हणे, आपलं गहू किती दिवस लाफंल म्हणे, म्हणलं आ तर जो लामण तो लामण.
म तुम्ही जाणार काय आता उद्या?
हा त मी पहिन मला कधी लावलं त्यांना आता जाईन, त्यांच्यात बिलगुन मग काय करू घरी बसून बी.
हा दममा दमा न त नाही, तेवढि तेवढीच एक आरी, विवहारी येती ना मग.
हा.
पाऊस नाही सांगेल म्हणा पण मग काय सांगते त पण आता चेक झालो वातावरण.
आता चेक दाखविले अजून दहा बारा दिवस ते पंधरा दिवस झालं काय येऊ राहिला का येऊ राहिला काय माहित त्याला.
म ती उन्हाला लागला तीला झटकाच येत होतो
हा पंधरा बरोबर आता माग पंधरा दिवस आलता नई आता परत आला
हो ना म बी कांद्याच बिन येल ह्या वर्षी
हवय घाण काय
कांद्याच बी असला का त्याचा हासरो नाही
काय करतो हा पाऊस काय नाही त्याच त्यालाच ठावये
पुढं बी पुढं कमी सांगेल परत पुन्हा
हा कमी सांगेली पुढं यंदा बरसात.
हम्
जेवण झाले काय
नाही ना स्वयंपाक करायचाय ना
परत नाही आणायची बोली बी आमच्या कडेचये
बई काय डोक्याला संताप हाय ज्ञानाची बोली बी तुमच्याकडच हाय ना
हा त्यांनला गाड्या नाही ना
हा
हा आज त्या सुभाषच्या गाडीत एक लिटर पेट्रोल टाकलं.
हू सुभाष न नेऊन घातल असल ना का नाही.
हाव नवं हा ना
हू बरं तुम्हाला आणखी पाच मिनिटांन करते फोन हा
बरं बरं ठेवू का मग आता
हा हा हा